हो काय करालास?
काय करणार बसलेलो गेम खेळत.
गेम खेळलाईस होय,
बर,
बर, ते नाही आपण हे बघ गेम खेळतोय-
बरं-
हा मग आपण जे समज असतो तर मुवमेंट करतोय. जस की इकडे तिकडे जात वळते उजवीकडे जात- डावीकडे जाते ते समोरच्याला बरोबर तसंच कस काय दिसते?
कस म्हणजे? हे तसं म्हणजे तू म्हणालायस की त्यो डाटा तसा कसा दिसतो परफेक्ट?
हा.
तस एवढं मला माहित नाही पण तू डाटा प्रोसेस कसा होतोय हे - म्हणजे की आता समज आपण- त्या ह्याच्या इथं जायच्या आधी अ पन्नास जणं असती बरोबर आहे? विमानात आणि विमानात एकावेळी पन्नास जणं मूव्हमेंट करत असत्यात-
होय.
एकावेळी सगळ्यांना दिसत असते-
होय,
हा मग ते कसं दिसतय आता समज की- मला जेवढं माहिती आहे त्यानुसार तरी- पहिल्यांदा तर जी जी ती गेम असत्या-
हा,
त्यांनी कुठेतरी क्लाउड सर्व्हर इंटरव्ह्यू घेतलेला असतोय,
काय घेतलेलं असतय?
क्लाउड सर्व्हर.
हा,
जे सर्वरला तुम आपलं सगळं डाट सेव होईत असत्यात आपण काय केलं कुठं काय केलं ते- आता तुझ किती जणांना तू मारलास तुझं- टोटल आता समज तीन वर्ष खेळालास तीन वर्षाचा पूर्ण डाटा-
हम,
तिथं दिसत असतोय.
हम्म.
पण आता- एकमेकांना व्हॉट्सअपला नाही तर ह्याला पाठवतय बघ-
ते जवापसन सुरुवात झाली तव्हापसन सगळं दिसतंय.
हा दिसतय दिसतय सगळ दिसतय.
हा मग तसच तेज्यावर ते सेवव्हित असतय कशावर सर्वरला. तर समज तू डावीकड मुवमेंट केलीस आणि तेज्या समोर एक मेंबर हाय.
हां
मग तुझा डाटा पहिला इथन सर्वरला जातोय.
हां
त्यो डाटा काय करते प्रोसेस कर ते आणि त्यो डाटा पाठवतय समोरच्या प्लेअरला. आणि तसाच समोरच्या प्लेयरचा डाटा येतोय तुझ्याकडं. ते सर्व्हर अस वर नसत्यात कुट जाईत ते असत्यात समुद्रात मि मेन म्हणजे ते कसं असतय ते एवढं चोवीस तास चालू चोवीस तासात कवा पण गेम खेळू शकतोयस.
होय.
मग त्या मध्ये चोवीस तास चालू असत्यात ते तर हिट होत. हा हिट होत्या त्यामुळं कसं शक्यतो ठेवत्यात समुद्रात. गार होण्यासाठी.
हम्म
खाली असं असतय ते खरं ती मुमेंट.
पण केवळ तेच म्हणा लागलोय एवढ्या फास्ट ते जाऊ लगेच परत दिसल. सेकंद पण होत
हा म ते म्हणत्यात की त्यासाठी ते आपलं जे नेट आहे बघ.
हां
आपल्या फोन मधे त्यावेळी दिसत असतय खेळताना पन्नास. पन्नास ला तुज स्मूथ चालतय मेंबर समोरच काय मुव्हमेंट करतय दिसतय. ते जर तू ज नेट चारशे, पाचशे ला असलं तर मेंबर मधीच थांबतय आणि दुस दुसऱ्या मी मिनंटाला ते झापुन पुढे जाते बघ.
होय.
आहे त्यामुळं असतय रेज नसल्यामुळं. जिथे डाटा प्रोसेस वजे अडथळे येतो.
येतंय हा.
त्यामूळ ते हे असतय तसं होतय मला माहिती हाय केवढं तरी मला माहित. त्या बाबतीत.
हां
त्यामुळे ती म्हणत्यात रेंज पाहिजे प्रॉपर. त्यामुळेच ते समावे त्याला मारला कुणी तरी ते मरण्याच कारण ते अस मग असं विचार कर खर ती विचार करण्याखी गोष्ट हाय की ती तू एक मुव्हंमेंट केलेलीस बाकीच्या एकोणपन्ना जणांना जात्या आणि ती अक्युरेट तीच पं एकोण पन्नास जण असत्यात जी त्यावर असत्यात.
हां
हो नाही नाही तर समज एका एक हजार जण खेळाल्यात ते एक हजार मध्ये दुसऱ्या कोणाला जाई नाही त्यास पण एकोण पन्नास जणा काय ते.
आणि केवढ फास्ट ते बघ त्येला विचार करायला पण आपल्याला तेवढा वेळ जात ना
हा तेच आणि तिथ आणि असं सर्वर नाही हायत आपल्यापसन किती दोनशे, तीनशे तु आता कुठ राहतोस त्यावर डिपेंड आहे सोड.
हा म आपल्या इकडे समुद्र नाहीच आहे जवळपास. म. म्हणजे बघ एवढ्या म्हणजे स्पीड बघ त्याची केवढी आहे. लाईट स्पीड लाईट स्पीड प्रमाण ते आहे तिची पण स्पीड.
हा. तेच विचार करणारी गोष्ट आहे ही ही अशी हे आहेत नॉर्मल. माइंड क्राफ्ट सारखे विचार कर. ज्यांनी पूर्ण वर्ल्ड बनवत्यात. कुठला ब्लॉक कुठ लावला हेज टुरिस्ट पण आहे आणि त्या वेळी कोण काढतय हेचा पण डाटा चस स्टोर होतोय, केवढा डाटा झालाय त्यात. हा, खेळलीस माइंड क्राफ्ट कधी?
हा खेळल्या.
हा म त्यातला विचार कर आता तू एक झाड तोडलंस ब्लॉकच.
हा.
आणि ते कुठं तर नेऊन लावलंस तर ते क्लाउडला तिथं सेव्ह झालं आणि तिथं ते ऍड झालं.
हा.
असा प्रत्येक प्लेअरचा वर्ल्डमधला डाटा जिथे जिथे स्पोन
हा.
त्याच्यापासून शंभर मीटर जाऊन तुझ ब्लॉक लावलास आणि काही दिवसाांनी जरी जाऊन बघितलास तरी तिथंच असनार.
ते काय हालत
हा तेच. हेच तुला सांगायलोय त्याचा डाटा तर केवढा असलं?
किती गेम आहेत अशा प्रत्येक गेमचा डाटा किती झाला असेल तो.
तेवढं सर्वर आहेत रे सोड.
मअ, म्हणजे माणसापेक्षा डाटा जास्त आहे सगळीकडे आता सध्या.
आता येत किंवा एके एके का पोरांचे दोन दोन, तीन तीन अकाउंट अस
तेच की माणसांपेक्षा डाटाच जास्त हाय.
वा इन्स्टा च तर विचार कर?
इंस्टाला दोन दोन, तीन तीन काय सहा - सात सात अकाउंट असत्यात एक.
आणि आतापर्यंत आपण दोघांनी ज्या रिल्स पाठवल्यात. आपल्याला अजून पहिली रिल आपण कुठली पाठवलेली हे पण त्यात स्टोअर असतय.
हा सगळे असतात, माहती आहे मला. दिसत सगळ्या, पहिली रीली पहिला मेसेज.
हा अस प्रत्येकाचं किती झालं विचार कर?
हम्. विचार करण्यासारखी चांगली गोष्ट आहे खरं ती. विचार करायल तेवढा कमी आहे त्याच्यावरती अभ्यास कराल तेवढा पण कमी आहे त्याचा.
हा, तेच.
आणि कुठलं का आणि काय खेळतोयस?
आणि गेम म्हणलास तर ती काय मग मी जास्त गेमा खेळत नाहीय, मला फायरिंग आणि दुसऱ्या अशा क्रिएटिव गेम आवडतात.
क्रिएटिव्ह माझ्या मा मांइड क्राफ्ट सारखी.
हा चेस पण खेळतोय की फोनवर मी. क्रिएटिव पेक्षा हे रे स्ट्रॅटजीवाली गेम हाय..
हा ते हायच.
फोन येतोय की हेचा.
आ
फोनवर घेता येतय की
हां माहिती आहे ते बघितलेले ॲप होत ते गेम
बर बोल की मग तुला का
साग घोडा आडीज पावलच का चालतोय? उंट तिरकाच का जातोय?
तिरका जातय
उंट, उंट
अ बघ आता हे झालं नियम आहेत ते ते आता का जात्यात हे मला माहित नाही बाबा
हा मग
मी एवढं पण खेळत नाही मला आता नूसतं चेस मधलं वन पर्सेंट माहीती हाय.
बरं मग काय माहीती आहे ते सांग बघू
तुला काय माहिती हाय सांग ब राहिलेल सांगतो म तुला चेस कसा खेळयचा माहिती हाय
अ जास्त खेळलेलो नाही आहे रे तेवढं थोडंफार माहित आहे जस की घोड्याचं सांगितलं नी उंटाच सांगितलं.
हम्म काय आता त्यात वेगळं काय सांगू तुला प्रत्येक काय पावलं किती जात्यात माहिती आहे ना? स्टार्टिंगला जर तुझ त्यो प्यादा असतोय.
हा
तो स्टार्टिंगला दोन पावलं जातोय त्यानंतर एक एक पावलं. तस मोर्चाला मारू शकत नाहीत. तिरिक्यात मारू शकतोय हे माहित असल तुला उंट तिरका घोडा आडीच पावलं आडीच म्हणजे दोन सरळ आणि एक आढव
एक आडव
हा हाती सरळ आणि आडवा
हम त्यात त्यात एकच अस सोगटी हाय ती कशी पण जाऊ शकत्या उभ आडवं, उभं, तिरक, सरळ सरळ कस
वजीर
मग ते का खरं तसं?
ते आता त्या फ्री
आं
त्रिविला
का पण?
ते आता मला माहित नाय बाबा एवढं मला माहित नाही सागालोय काय मी आता नुस त खेळतोय मी आजून त्या नाही रिसर्च केल्या मा मला हे पण त्यातलं माहित नाही कि जे चाली असतय माहिती हाय काय? चेस मध्ये चाली की एखाद्याला कस आडकवायचा? ते पण मला अजून माहित नाही मी आता नूसत मित्र एक मित्र आहे त्यावर खळतोय.
हम्म, हम्म ऑनलाईन करतोस काय फोनवर
हा त्याकडं पण ती गेम हाय काय करायच आता आडिया टाकाय एकमेकाच्या आणि मग प्ले गेम केलास कणी खेळू शकतोस.
हम्, हम, हम्, हम्
ते गूगल प्ले म्हणून हाय वक्ते. पाय छोट तीन च चार एबी त्या तुझी गाडी. चार असत ते आयडी वापरायची.
गुगल प्ले मध्ये
हा गुगल प्ले गेम्स म गात र बघ.
बघायला पाहिजे माहिती नाही मला
हम्म.
हा न अजून कुठली गेम.
आणि काय ख आणि कुठली गेम? तुला उठली पाहिजे.
अजून खेळण्यासारखी तरी चेस च काय. काय कॅरमच काय माहितीय कॅरम खेळतोय.
आणि आणि
कॅरेम मध्ये पण डावस पुर आहेत खरं तू हे घ्यायलास का ते अ ते विकत घ्यायचं असते त्याचं नाव काय?
हम्म ते होय पन्नास ला यरो शंबरला दि प त ज्या पट्ट्यावर कुठली पिझ्जाईल ती तिची असते ज्याची ती प. ते कर ते काय गेमचं नाव माहित नाही मला आठवण खर आम्ही खेळलू तेे
हा ते आम पण केतो तो. ठीक आहे यायचं आणि ते गोल लावतात माहिित काय? का वष पंढरा वष ते लावता येते का तुला गोल्फ
त्यात का अवघड आहे.
ह. ते एक डा चांगला आहे ते एक भऱ
काय पांढरी काय पांढ ररी ना चौघजण दोन दोनच्या टीमा.
हा का दोघे जण दोघ जण पण खेळ इतरी चालतय.
एकोणतीस चा गेम असते कस एकोणतीस पॉईंट जे करायला पहिला तो जिकल. क्वीनच पाच
हा.
ह माय ते. ठीक आहे.
हम्म बर चालत.